हा बोलात.
हा आवाज येऊ राहिला ना.
हा हा येऊ राहिलाय तुमचे झाले का पूर्ण टास्क.
तार बाई मगाशी फोन केला मिी तर त म्हणजे ती. व का त कॉल होता तो तसा खालीच गेले मला सहा कॉल.
हवं का मग पूर्ण झालेय की काय मग.
मग तसं तर आलं ब तिच्यावरती तार्स पूर्ण समजा झाला म्हणजे तीच कॉल.
तुमचं झालं का माझी अजून दहा बाकी आहेत. म्हणून मग मला त्या हो मला त्या हागी तईनी नंबर दिला वुषाली हागी त्यामुळे.
दहा खाली गेले.
त्यांना कॅमेरा ट.
पाहिजच नाही म्हणजे आता कट करून ते आपल्याला सांगता.
होा ना ह ना तर त्यामुळे पण यांना कॉल करून प त्यांची बाग.
आपण फोन करतो ऐकू समोरच्या कार्य प खोलेलंच नसते.
हो हो.
खाली जातात किंवा तो आपला फोन का करतात.
हा तेच ना माझे मग तसे तर माझे चार पाच खाले गेले पण ते. माझ्या अजून टास्क कंप्लीट तीस पूर्ण नाही झाली माझे तीसच झाले फक्त दहा बाकी आहे त्या
हाव काय?
हम्म तिथे विशाल ते मुंबाई यांचे बाकी आहेत म्हटलं मग मला नंबर देऊन द्या म्हटलं. ते करतील म्हंटल त्यांना वृषाली हागे
हा हा तडेली केला की फोन.
हा तर त्यामुळे ताईंचा नंबर देतो ना ना त्यांना करा म्हण आता कसं बायांचं झालं तर कोणी उचलतही नाही इम काहीच नाही.
हो हो बरोबर आहे.
हम तु त्यामुळे बघ यांच्याशी बोलून पा म्हणे झालाच झाला म्हण तुमच कं्प्लेंट म्हटलं बरं त काय मी सांगते म्हटलं. जरी काम पण नशसेन फक्त ब दहा मिनिटं फक्त चालू राह द्या फोन असा
नाही नाही रे आपला वेळ असला ना तर बोलायला काहीच ने्हतही काय आपण एकामेकाला मदत करूतो द्या. सपोर्ट यांनास होऊन राहिले कार्य
हा तेच ना मग नाही तर होतच नाही आता मी दोनीनणीांना गेले कसं तर ज बायांशी आपण बोलतो ना आता मी खूप बायाशी बोलली म त्यांच कंमज झालं की त्यांं बोलालं. का पण नाही पण आता आप कस त्यांना म्हणू शकत नाही जाऊ द्या म्हणतात गरज सर हो म रस आहे.
हा मग ते तसं आहे. कोणाची गोष्ट घरात चालल्यावर कोणीच गोष्ट नसते की
तिने बरं सर्वांसोबत दहा दहा मिनटं बोलली असं एक मिनटे कमी नाही बोललीण आ माझेच समज राहिले कोणीच रिस्पॉन्सि भेट नाही
हा तेच आहे मग, आपण वेळ देतो सगळे पण जेव्हा वेळेत तेव्हा कोणी
होा ना आता कसं माझे मागे राहिले नसत पण आता माझं शाळा माझे ट्युशन असतं. त्याच्यामुळे माझं काही बोल न नाही एवढं बायांसोबत म्हणून मग म्हटलं
तुम्ही.
हा ट्युशन, शाळा, दोन्ही ये म्हणजे माझ कॉन्व्हर्टर जॉब आहे इथंच गावामध्ये.
हा, हा, हा-
हा आणि ट्युशन आपण मग त्याच्यात काही कर नवत घरचे काम पण आणि माझी मुलगी पण आहे छोटी. हा त्याच्यामुळे माझे करर्णस झाले तरी मी वीस कंप्लीट केले दहा बाकी
होतात होतात आता म होतात ना
काही काही जणांना लागून नाही नाही राहिला आता दोन तीन बायांना म्हणजे ट्राय केले तर त्यांना लागूनच नाही त्यां उचलायला तयार पण त्यांना लागत नाही मग आता आपण बी काही करू शकत नाही. मग त्या उचलायला तयार त्या मनात करा ताई म्हणे मी उचलतो म्हणे पण त्यांना लागूनच नाही राहिले.
हा हा मग तुमच्या खाली गेले होते का काही ताई
अ माझे चार गेले खाले झिरोवरच कट झाले
हा झिरो म्हणजे ते येत समजा आपण लावलं ते समोरच्या व्यक्तीला तर त्याचा तो
म्हणजे त्यांना अस्तित्व हा हो हो आता तुमच बी माहती आहे म्हणजे तुमचा माझा एक म्हणजे एक नंबर इकडे तिकडे झाला तर मी चुकीचा टाकला तर लागतच नव्हता परत चेक केला अरे म्हंटलं आपण ना म्हटलं अरे नंबरच चुकीचा झाला म्हटलं आता
ते य ते लागतच नाही की ते.
नाही एखादा नंबर चुकीचा झाला की लागतच नाही. खाली नाही गेला पण लागलाच नाही हम्म, बाकी तुम्ही कोणत्या गावचे मग?
मी इथे सोनळेचे आहेव ना
हा तुम्ही केला होता का मला वाट एकदा फोन?
मी तुम्हाला कॉल केला होता मले तुमच्या सेजातील हे दिला होता नंबर दिला होता.
हाव काय.
हा म्हणा तेथ पुन माहागे तुम्ही
ह नाही नाही मी मनीषा हागे आहे मी देवरानी आहे त्यांची हा त्या मोठ्या आहेत.
हा का मग ती तेनच सांगितलं होत मले यातले फोन करतो कॉलमेटले जात ता त्याचा काही झाला नाही टास पूर्ण
हो हो..
हा तर मी तुम्हाला फट स्टार्टिंगलेच केला होता तर तुम ना मी बाराच्या पुढे बोलणार
हा मग वाटते मी केला हो तुम्हाला परत की नाही केलाच नव्हता वाटते मग हा काय माझही लक्ष नसेल झालं कामाकामामध्ये
बाराच्या पुढे म्हणतात तर मग मी डबल केला
हा ना नाही मला असं एका त्याचा तर मी शाळेमध्ये रिसीव्ह केला हो तर चालू ठेवून दिला होताता मुलं बोलले होते म्हणजे मुलांचाच आवाज वगरे कॉल झाला होता त्याच्या हा तर मग काय माहित कोण होता काय नाव विचारलं नाही ल म्हणज दो जण विचचाललं तर मी दो् चालू करून ठेले इकडे शिकवणार माझं मुलं पहान चालू होते त्यांना म्हटलं माझं तर काही बोलणं होत नाही म्हटलं पण मी वाटलं अस रिसीव्ह करून चालू करून ठेवते आताल मलाही माहितीे नाही कोणाला केलं आणि कोण नाही केलं
कोणांला तरी केलांच अशील तु तुम्हीं आता मी तुम्हांला अश्विनी वाघचा नंबर देतो तर तेले पण कॉल करून पाहिजे त्याचा विचार लागतील
हो काय बरं ठीक आहे ना पाठवून देेत मी माझ्या या्याच्यावर. हम्म त्या कोणत्या गावच्या आहेत ना
इच्छाचात ना आमच्या सोंदड्याच्याचात पण ते आकुठे राहतात
हो काय त्यांच झाले का मग कम्प्लीट
तिची कम्प्लीट झाले पण कॉल लागते तिले
हो काय आता तिने त उचललाय पाहिजे जर कामात असेल तर मग
तर आता सध्या तर ते समजा आता मगाशी मी तिच्यासंग बोलली कामात असशील की नशीन कारण पोळ्या करत येश तर ते वेळ देते कसं काही ते पोळ्या करता करता बोलू शकते त तिचे ते
हा ना मला वाटतं एक मला वाट प्रत्येक सौंदर्याच्या ताई होत्या त्या पापड वगैरे करतात त्यांनाही केला होता मी
अ लोणकर
हा लोणकर लोणकर हा हो त्यांना केला तर एक वेळेस म त्यांनी केला होता त्यांचे झाले का काय माहिती. कंप्लीट
आय म्हण ते द्यायचे झालेत का कं्प्लीट मी पण केल तर तेले पण ते म्हणत मी गावले जायलाव लग्न
हा काय
तर करणार
हो ना अजून आता एका तयचं आहेण हम आता करून पाहते दोन जणीचे नंबर एक तुमचा होता अजून एक कोणाक तायचा त्यांनी करून पाहि एकदा लागलं तर नाही तर मग रह द्या लागेल मग आता काय कसं कोणातरी
राव नूका देऊ ना मी नंबर घेऊ देतो आता सध्याच घ्या म तोंडीस पाठ आहे त्या आहे करू करू तर तुम्ही घेऊन घ्या सध
बरंचकय त्यांना मग लिून घेतो
ह सांगून देऊ काय
थांबा एक मिनिट मला फक्त पेन घेऊ द्या. हा ठीक आहे सांगा सांगा बहात्तर
एकोणीस
एकोणवीस चौतीस
तत
सतरा
पंचाण्णव
जननी वाघतायर नाही
हा वाग वाग
हा ना मग तुमचं नाव सांग या ताईनं दिला म्हणून ओळखतील तरी त्या नाही तर मग अजून कसं एकां ताईला केलां होतां कोणं आहे कायं आहे मी
ह मी सोन मी ब तेर माही म्हणजे तुम्हीं सांगितले चालेल की सोंदड्यांवरूंन खंडराव बॉकेत गेल्यां म्हणूंन
हां हां सांगन नां मी त्यांना मंग तुमचं नांव सांगितले कसं ओळखूंन जातील नां तुम्हांला
हा दहा मिनिट बोला मला माझं पण का हे पूर्ण होऊन जाईल
दहा मिनिट वाटलंच कसं अनोळखचलं आपल्याला काहीच वाटत नाही लगेच दहा मिनिट निघून जातात
हा
ह ते कसं आपलं म्हणजे वाटलं अस म्हणजे ओळखीच असल तरी दहा मिनिट निघूनच जात अस म्हणा आता मी सर्व ओळखीच्याच बायांना केली पण ताकद
हा का?
हम्म हम. आता असं कधी बाकीच्या नाही केलं असं तर माझी झाले असते पण माझे कसं करणच नाही झालं ओळं कॉल जेव्हा वेळ भेटला तेव्हाच केलं नाही.
मोठं पेन्शन समज क्टॉलमेट सांभाळणं लेकरी सांभाळणं काही
हा हंद घरची काम नाही त्याच्यामुळे मजाही करण झाले तर त्या टास्क सर्वांना आले मला तुम्हाला आलं का पुढचं टास्क?
पुढचा तार ारच नाही हाता कंप्लीट आजच झाला मला ते बी समजा खाली आता गेला तो कॉल काय?
खाली गेले त्याचं काही नाही होत की फक्त पैसेच कटतात बाकी पुढ तास तिला जणांचे खाले गेले. हा फक्त पैसे भेटतात बाकी काही हे नाही का?
तुम्हाला किती आले म्हजे दावापलचे काही आले का?
हा.
दहा कॉलचे तरी
हो मला आलेला नऊशे तीस रुपय आले पण अजून खात्यात नाही आले ते पणा रा होा लई जणांची खाली होा हो पेमेट ठिकाणी तिथं ते दो हजार रुपयेन ति तिथं क्लिक करा बरोबर. तुम्हाला तुमचा पेमेंट दिसतं किती हाय किती नाही ते.
मग ते दोन हजार ते एकूण दोन हजार समजा पण माग दिलेली आहेत तिथच स्लिक क लागत का?
तर मला तुमचे पैसे किती आले किती नाही तर
बरं.
हा. अ आणि मी काय म्हणते अजून जर माझा फी झाला तुम्ही असाल तर फक्त चालू करून ठेवा लागेल आता बोलू न का. दहा मिनिटं फक्त चालू करून बरं किती वाजता करून सांगून द्या मग मी तेव्हा तुम्हाला करून टाकेन एकदा बरं ठीक आहे चालेल केला चालेल ना मग
मी नाही तुम्हाला आठवून राहील तर मी
हा हा चालते एक मिस कॉल वाटलं म मिस करन कस माझे दहा कॉल कसे कम्प्लीट होईल दहा
ह आता तुम्ही ते अश्विनीला कॉल करून पाज दहा मिनिट झाले असतील तर
ह फक्त एक मिनिट बाकी आहे एक मिनिट होऊद्या.
हा मग नंतर मग तिला फोन करून पाहते काय म्हणते तर
हो ना हो ना ते मला वाटतं माझे कसं टाक कं्प्लीट नाही झाले म्हणून मला पुढ टास्क आल नाही म्हणून नाही तरी तर करतहीव्हती सोडून गेल तर डायरेक्ट म्हटलं मी करतच नाही आलं जाऊद्या म्हटलं.
हा.
पण मग ते पुढचं टास्क येत नाही म्हणतात म्हणून मग कम्प्लीट करू राहिलो.
हा पुढतं टार्स आता आलाय का बायले
हा आलं ना रेकॉर्डिंग च आलं ना वाचन रेकॉर्ड करून पाठून द्या ऑडिओ
ती ऑडिओ मग काही ते हिकार लागत क ति क टाईप
नाही नाही टायपिंग नाही कराला लागत फक्त रेकॉर्डिंग बोलाव लागते आपल्याला आता कसं आपण बोलू राहिलोगे.
हा.
तसं बोलावं लागते म्हणतात ते पाठून द्याव लागते रेकॉर्ड करून ते माग चर चालवत तसच. हा तसच दिसायत फक्त तिसरं कडंग कराव लागतात. तो पॅरेग्राफ येते तो म्हणा रेकॉर्ड मध्ये पाठवून द्या.
हो काय म्हणजे तो पॅरेगॉप जो येणार तो आपण वाचा.
हो हो
हा आणि तोच रिपीट करून तली ते रेकॉर्डिंग पाठून दवा
हो हो सोप ह ते चांग हो ते ह हा बरोबर आहे ना चालते तेी तुम्हाला मग वाटलंचत
सगळ्याथं महत्त्वाचं आहे ना
हो तेच ना मग मला असं वाटलं काही उचलतात की म्हटलं करून तर राहिली
नाही नाही मदत करणंचही कामच आहे बाई सगळेच टार्स पूर्ण झाला पाहिजे
हो मी तर सर्वांचे रिसव्ह के मग एखाद्या समज तु् म्हणता के झालं नसेल
हा मी तुम्हाला स्टार्ट इंग्लिश केला होता तु मला मी सध्या आता शाळेवर चालली अ बाराच्या नंतर करता तुम्ही कॉल म तुम्ही नाही नाही म्हटलं म नाही म्हटलं नाही
दारा झाले मग दहा मिनिटं मला कज मग नऊ वाजता मी कर ह ह ठीक आहे हा ठीक आहे हो चालेल ह
हा